बोला मॅडम, रिफ्रेश केला ना.
म ऐकतच नाही ऐकूनच घेतलं
ऐकता हो मॅडम ऐकतो ना तुमचंच ऐकावं लागेल. पणत
मग आता एवढे दिवस मी तुमचा ऐकला आता ऐका तुम्ही माझ. तर समजेल तुम्हाला, कोणी ऐकवत तर कसं असत.
म्हातारपणी पोरांचंच ऐकावं लागतं, काय करते पोर शाान होऊन जातात ना. पण पोरण नाही नाही आपल्याला शानं कोणी केलंय बरोबर. हे कळत नाही विसरून जाता.
हा विसरून जातात ना, तुम्हाला जेवढं शानपना शिक शिकयच तेवढ शिकवला पोर ऍडव्हान्स मध्ये शिकलेले आहे.
हा आम्ही शिकवला म्हणून तुम्ही ऍडव्हान्स शिकले ना.
हा मग असंच असत प्रत्येक आई वडिलांच. तसंच अससं तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना तेच सांगतात. आई तुला जमत नाही का ग, तुला इत्तू सा येत नाही का ग, सोपय ना ग. हो लगेच मग तुमच्या आई काय म्हण आता तुमचे आई वडील काय म्हणतात मग तुम्हाला माहिती ना तुम्हाला शिकव
हा मग ते आता जगाची रीतच आहे, परंपराच आहे.
हा मग अस असं असत सगळं इथे भोगाव लागत.
हा इथेच भोगाव लागतं. आता एक कलियुग आहे ना या कलियुगात इथेच भो
इथेच भोघन आला आता सगळं.
मग.
इथेच सगळं पाप पुण्याचं सगळं इथेच भरण इथेच करणं सगळंच.
झाले का तुमच्या जेवण.
एस.
बापरे!
आबि आबि आबि हुआ.
काय खाल्ल.
आम्ही आहेत घरात मेंबर तीन.
बरोबर!
आता तीन मेंबरला एकाला केली शेवगाच्या शेंगांची भाजी.
बरोबर!
केली मेथीची भाजी.
बरोबर!
आणि त त्याला केले गव्हाचे वडे. आता त्याच्यावर
म्हणून घेत सगळ्यांनी.
आता इतके कष्ट सगळ्यांच्या ज जिभेचे चोचले मला पुर्वावेच लागतात.
हा मग. पूर्वा पूर्वा सगळ्यांचे जिभेचे चोचले पूर्वा. मग आता पाऊस चांगला होतोय ना तिकडे?
नाही अजून पाऊस नाही चालू झाला.
अजूनही चांगला म्हणजे असा चांगला पाऊस झालाय का एकतर? कमी झाला ना मग जायचं का मागे गला
हम्म मांगे तुंगीला चढायला नको कस सांगू गडे सोन्यात माला
आपण पाणी मस्त अशी एक हा मग गाडी जायला लागली ना काय. तर तूपण मला ते असं पावसामध्ये ते पायरी वरन पाणी ओसंडून वाहतं ना बस ते सीन बघायचं आहे न वरचे ढग.
मग मांगी तुंगीला जायचं आहे जे आपलं जे राहिलंय तिथे जायचं
आता बघ तू सह्याद्री कळसुबाई हे तर काही चडणार नाही आहेस.
हम्म.
मग कसं काय तुला सांगवते सह्याद्रीन कळसूबाई चला मॅडम.
कळसुबाईला जाऊ ना आपण
बाई कळसुबाईचा रस्ता किती खराब आहे अजून माहिती का सटकतील पाय तुमचे ते डोंगरांमध्ये आहे कळसुबाई. ते काही तुमच्यासाठी पायऱ्या नाही बांधून ठेवलेल्या आहेत त्यांनी
हो बघितले नाही गं आता छान झालंय ना आता सगळे लोखंडी जीने झालेत. ना मॅडम
हा लोखंडी जीने झालेले आहेत कितपर्यंत झालेले आहेत ते एक तर
बाकी काय माझी मैत्रिण आत्ताच जाऊन आली ना नाही नाही पाय बी काय सटकाय सारखं नाहीये.
हा.
सरळ चढायचंय. पण अ कसं असतं ते आ अ काय म्हणताना चढायची ओढ कशामुळे असती कि आपल्याला काहीतरी बघण्याची इच्छा असते मग ऑटोमॅटिकली चढून जातो. पण इथं आता पायरी न गेलेला आहे. कि वरती जाऊन काय आहे त्याच्यामुळे इथे इच्छाच राहनार नाही चढायची.
हो बरोबर.
असं आहे एकंदरीत. मग काहीतरी नवीन अ योजना आखा आणि मग जाऊ आपण. ह
मग ओ कळसुबाईला जाऊ शकतो आपण बाय बसने जाऊया. दोन दिवसाचा प्लॅन करू आपण
हम्म हम.
पण कळसुबाईला जाणं म्हणजे तिथे एक मुक्काम टाकावाच लागेल. पण एका दिवसांत परत नाही होणार.
हा ते तर आहेच.
ते शिखर चढण्यासाठीच एक दिवस लागेल मग आपण तिथे ना टेंट कॅम्प करू.
बरं.
तिथे मोठे मोठे वाघ आले का खाल्लेत तर खाल्ले काही हरकत नाही.
काय हरकत नाही आता कशाला यायची त्यांना जंगलात पाणी मिळालंय आता ते बाहेर येत नाहीत.
असं असतं का पाणी मिळात पण मग जेव्हा नाही मिळालं तर ते आपल्याकडेच येतील ना.
मग आपले डबे राहतील ना आपण देऊन देऊ त्यांना
हो त्यांना मोठे डबे लागतात.
हा. काही नाही लागत बिचारे तृप्त होऊन जातात त्यांना जंगलात. सगळं खायला मिळायला लागून जातं पाऊस पडला म्हणजे मांस मच्छी
हा तुझी आकाशवाणी जसं असं बरोबरच ठरणार आहे.
नाही गं सोनू ते एक अजून कोणतं आहे कते अ स्वामी समर्थांचं का काय तो कोणता का आहेय का त देवगिरी का काय ते
देवगिरी हे इकडे गिरनारला गुजरात ला
हा गिरनार गिरनार भारी बाराशे पायऱ्या आहेत बी त्या
नाही गं बाई काहीच नाही तिथे गिरनारला कुठं घेऊन चालली ते एवढंसं मंदिर बघायला मला जा तिकडे आमण नाही का एक तर एवढुसं मंदिर आहे ते गिरनार मध्ये तर एवढेसे शिखरवर रॅकिंग रॅकिंग सोबत निसर्ग पण हवा आहे असं काय करते. तर कळसोबाईला असं उलटं येतं खालून वरती पाणी येतं. तिथे काहीतरी एक तर वेगळं बघायला मिळेल असं काय करत. ते गं बाई तर
बरोबर खालून वरती पाणी येतता का कळ सुबायला
हो कुठली पण वस्तू पिकली तशे वरती येते म्हणे.
खालून फेटली तर
भरून फेकली पण खाली कुठे जाते फेकायला
म्हटलं चलीच काय चालू आहे विचारू ये ना.
तू पागला आहे. हे हे पागल लोकांसोबत मी नाही जाणारच होते म्हणूनच मी कुठे बाहेर फिरायला जात नाही.
अरे आमच्या सोबत जी मजा आहे ते ना येळापणा करण्यातत.
नाही नाही काही नाही. काही येडा पणा नसतो एक तर पागल करून सोडतात मला ते देतो मी एकतर
अरे तुला ति जाऊ. बा खालून वरती येत का बघ बरं जाऊन ये खाली आज
नाही नाही म म माझं माझं एकट जाणार मी एक तर नियोज करते आता जाऊ ते आता समजून गेल मला एक तर घेऊन गेल्याचे फायद्याने तोटे
जाई एकटीच.
म्हणजे तुम्ही असताना मला खाली पाठवताय आणि मी
अ हं. एकटे असताना नको जाऊ कोण वाचवणार नाही.
अ वाचवून घेतील भरपूर लोकं. देवस वाचवून घेल मला असा कॅच घ्यायला येईल देवस
हा ते तर आहे. काय नाही बठा काय म्हणते आजं
आहे नाही ग भाई काय करायचं.
जेवण करायचं आता वाजले दोन घरी जाट का डबा आणलाय.
डबा नाही आणलाय मी डबा घरी आहे सगळ. घरी आहे.
काही केलंय का नाही. केलं घ.
काहीच केलेलं नाहीये मी गरम गरम खाणार.
गरम गरम खिचडी खाणार का?
नाही मुगाची दाळ खाणारवर म गरम गरम
मुकाायचे दाळखानना ओके ओके. पण ते करशील किंवा खाशील.
कुकर ला लावले का लगेच होऊन जाय ते
देता आहे स
एक शिट्टीमध्येध्ये ती डायरेक्ट सगळी फोणी वगैरे टाकून दिल ना मी काय पहिले शिज्रेल तोडितला
बरं बर बाकरी नेन पोळे नेन काहीच नाही
नाही ना भाकर करेल ना एकदा असे जात नाही तेवढं आता इकडे भाकार होऊन जाय माझचे
हम्म ते हय प
ह्
हम्
मंतर
हम्म
बाई तू एवढ्या भारी बारी बाज्या केलेल्या आहे
म
खरं आहे का बरं शेव नाही शेवग्याची भाजी कोणासाठी गेली होती
पप्पांना केले होते पिवळ सूप प्यायला आणि शेंगा खाऊन गेले जिरे राईची फोडणी करून असं सूप केलं होतं ते खाऊन गेले थोडीशी चवीला मी तिची भाजी इकड तिकडं नाकोट करत खाल्ली
हं हं
त्याच्याबरोबर थोडी तिळीची चटणी पण खाल्ली एक गुळाचा लाडू पण खाल्ला
हं हं
आणि मग गेले शाळेला
हं
शाळेत टिफिन मध्ये पापडी दिली. आणि काय दिला अजून पा पुढ यांनी अजून काय दिलं? अजून काहीतरी दोन वस्तू दिल्या
हा बर वड असस्त उम देला
आ
काल काही खाल्लं नाही म्हणून
खाल्लं ना एवढं खाल्लं ना टिफिन तीन वाजता लागतो ना तीन वाजेचा एक
हा
असं असतं ना सकाळी आठ वाजता जेवण होऊन जातं ना ग पप्पांचं
हो हो
आठ साडेआठलाच जेवण होऊन जात
हं
तीन साडेतीन ला भूक लागते ना मग त्याच्यासाठी काहीतरी द्यावं लागत हा आलू भुर्जी काय? शेव होती आलू भुर्जी ती शेव दिली आणि पापडीच पाकेट दिलं
बापरे
हा म आणि मग मेथीची भाजी भाकरी मी खाल्ली
बरोबर
अक्षय ची मम्मीने लाडू आणले त्याच्यातला एक लाडू खाल्ला
हं कसले लाडू केले बाई तर अक्षयच्या मम्मीने
छान केलेली आहे खसखस टाकून खूप सारी खसखस टाकलेली वे खूपच सारी टाकलेलीये.
का बर ताई एवढे?
बघ ना. खसखसचे लाडू छान मस्त लागले राजलाभी आवडला मलाभी आवडला.
नुसते काही खसखसचे लाडू केले.
बघ ना इतकी काय टाकलेली खूपच टाकलेली आणि ती भाजून अशी टाक तिना तर मस्त लागते ती.
हा भाजुनच छान लागते ते खस खस तर छानच लागते ओ. पण मग कशामध्ये केले होत ते अजून
गव्हा गव्हाच्या हा गव्हाच्यातच केेलेले.
बरोबर.
पण छान लागतय.
मग ते लाडू खाल्ला. नंतर राजा आला राजा ते लॅपटॉप घेऊन गेलेला होता सुधरावाईला. अ नाही ना ग ते रॅम मागवतोय तो आता रॅम नाही म्हणे त्याच्याकडे काय सांगत होता.
बरोबर स्टोरेज नाही असणार त्याच्यामुळे ते हँग होत असेल.
आआ ते करेल मग ते आता काहीतरी
बरोबर ह तुला काय आजून झोप बिप नाही लागले का आज?
मी आता अ कृष्णाईच्या लेकी सिरियल बघते. खूप सुंदर आहे कृष्णाईच्या लेकी.
एखादा पिक्चर वगैरे लावायचा ना.
अगं ते बरेच भाग बाकीत ना तो पिक्चर सारखंच चालूये ते.
असं आहे का?
हम्म सिरीज सारखं चालू आहे राहिलेले भाग सगळे पाहतेय आम्ही.
बरोबर.
पृष्ट सातशे ऐशी